हॅलो हो हो येत येतोय ताई बोला ना. झालंय जेवण वगैरे झालं तुमचं.
हो झाल जेवण आत्ताच झाल तुमच झाल.
म्हटल चला आता फ्रीये कॉल घेऊ म्हटल ताईंन सोबत.
हा, हा, हा, हा ‌.
गेली होती. आले बघ. काय म्हण
आजचा टॉपिक काय ये.
मोबाईल, टी व्ही त्याच्यावर बोलायच.
बापरे मोबाईल टी वी तर भरपूरचे. प्रत्येकाला लहान्या पासूनत तोपर्यंत ज्याला जसं कळाय लागतं तो पण मोब बाई‌ गं.
मोबाईल म्हणजे आजकाल लोकांना वेळच नाही ये लोकांना कोणी लागतच नाही मोबाईल असल
मोबाईल असला की कोणालाच कोणाची गरज
गरज नसते अगदी लहान मुलांपासून तो मोठ्या माणसांन पर्यंत, सगळ्यांच हो.
जो खूप कमी होते लोकांची मोबाईलमुळे झोप कमी होऊन गेलेली ये
लोक म्हणजे अस स सारखं म्हणजे शेजारी कोण बसलेलं राहत त त्याचं सुद्धा अ लक्षण असते तो मोबाईलमध्ये गुंग होउन जात
हो हो आपण आवाज दीला होता ना तरी लोकांना
मोबाईल मध्ये गुंग अस तात
तुमच्या घरात कोण बगत कोण जास्त मोबाईल
आमच्या घरात येना आहे थोडं स्ट्रिक्ट वातावरण आहे पण मग काय माझा त्या पप्पाच्या मोबाईल नाही हात लावत पण माझा मोबाईल असला का मग थोडंफार काम. बाहेर कामाला लागलं का लगेच मोबाईल घेतात त्यांना सगळं माहिती छो ते छोटे त्यांना सगळं माहिती कुठ काय
हो बापरे! भरपूर हे असतात
हो का. लगेच मोबाईल घेऊन बघतात
चार वर्षाची
हो हो हो
मोबाईल घेतला तर अ पूर्णपणे घेऊन जाते लॅपटॉप पण वापरते ती तिला लॅपटॉप
आपल्या काळात आपल्याना काही माहित थ मोबाईल नाही, लॅपटॉप नाही, टी टीव्ही नव्हता, ते छोटे टीव्ही हिराची बघा त्यावारी रविवारी ते बघायला मिळायचं काहीतरी त्याच्यावर.
हो ते तेव्हा ते सगळे मराठी पिकच्चर लागले जायच
क्चर लागायचा मग ते शाळेतून लवकर येयचो तो मराठी पिक्चर पाहण्यासाठी
हो.
हम्म हम्म हं मग ते त्या दोन तीनच सिरियल राहायचा तर एक दोनच पिक्चर राहायच तोच बघायच पण त्यात किती आनंद हो. आता आहेका तसं काही आ
आता काहीच नाही अ आ मं तेंव्हा म्हणजे अ आ. आपण खूप लहान असो तेव्हाची गोष्ट म्हणजे क कोणाच्यातरी शेजारी
ट व अस यच मग ते
त्या सगळे. हारी ते त जर कोणी कंटाळा केला तरी आपण असा एकदम नाही का बजवडी म तिथे बसून राहायचो. हा म्हणजे त्याच्या घरी टी व्ही असायची त्याला खूप मोठ माण असायचा आता तर कोणीच कोणाला विचाराय.
विचारणा म्हणजे अक्षरशः लहान मुला आता डायरेक्ट विसरून गेले नाही का त्यांच खेळणं काय जगणं काय. ते मी जेवढ येऊ बोला. तरी त्यांना मोबाईल लागतो मोबाईलचीिहिती जेवण करत. नाही झोपत नाही पणहि नाही ह आहे वडिलांपासून घरातल्या माणसांपासूनच सवय आहे.
बरोबर आपण ते पपणडे व खेळ खयचो लफडी खप पकड.
खेळ म्हणतात काय म्हणत. काहीच नाही मग मोबाईल घ्यायचा बघ.
ओड्हाळ्याच्या सुट्टा म्हटल्या कि ते अक्षय तृती यायची त्याच्यामुळे तर डायरेक्ट झोकीच असायची. असं होऊन जायचं किंवा कधी आहे आमचे पेपरस शाळेचे आणि त्या लागतील आणि
म्हणजे ते दिवसच वेगळळे ना आता सगं गेलंय मामाचं घरेय सगं गेलंय सगं गेलंय.
झोक्यावर बसण्यासाठी गावाला म्हणजे आधी आपणला गावाला जायचं अस आता एवढं रढायचो आईवडलां जमाून लागायचो कि मलायच आता मुलांना त्या जरा म्हटलं ना म्हणजे जो पयंत त्यांना कळत नाही तोपर्यंत ठीक असते तोपर्यंत येतचते आपल्या बरोबर पण जेव्हा त्यांनायर लागत ना आपण त्यांना बबरीने म्हटलं अ्सल कावालाल तरी येणारन
नाही येणार नाही त्यांना मोबाईल जरी दिला ना त्यांना म्हटलं ना मोबाईल घे एवढा वेळ बस तरी ते खुशाला म्हणतात आणि बस मुलं आणि काय काय घरीत अशा सवयी लावून दिलेल्या आहे वडलांनी ते काही काम करायला लागलं मोबाईल देऊन देतात मुलांना मग ते मुलगा एक तास बघत बसू दोन तास बघत बसू मग त्या बायकांच चालतंात काम चालत काय चालतंप वाईट आहे ना मुलां ब
मुलांना असं म्हणजे शांततेच जन्मच नाही त्यांना कसरेले पूर्ण का त्यांचं सगळं हेचच आहे मीडियाचेच राहत त्यांच्या डक
आपल्यांना काही गोष्टी माहिती नाही एवढं त्यांना माहिती झालेल्या आहे म्हणजे त्यांना शिकवण्याची गरजच राहिली नाही
त्या स्कूलमध्ये का बर सगळं काही प्रोजेक्टर ला चालूच झाले ू स्कूलशा आहेत कि तिथं सगळं काही प्रोजेक्टरला दाखवलं जात आता हे प्ले ग्रुपच्या मु त्यांचे जे टीचर्स असतात ते आचे प्रत्यक्षात दर क्शन करून दाखवायचं काही काम
कामच नाही राहिलेले म्हणजे ते जुन्या कश आपल्या स्कूलमध्ये फळे राहायचे आपलं खडून लहायचे मग ते क्शन करून दाखवायचे शिकवायचं तसला काही प्रकारच राहिला नाही आता डारेट प्रोजेक्ट लावायच टीव्ही सारखच मग टी व्च झा ना तर एक प्रकार गरजसाठी त ते सारखं बघायचं मग काय ते पोरं तशीच सवय लागून
खूप कमी वयात आपल्याला त दुष् परिणाम सुद्धा वगैरेर वैताग जसे की अं खूप लहान मुलं असतात. त्यांना मोठे मोठे पिंगाचे तेे अं चिश्के लागलेले अस अधिक साहिचाच प्रॉब्लेम असतो. काहीच म्हणजे खूप कमी
खूप म्हणजे खूप कमी व खूप कमी वयामध्ये मुलांना ना आणि हे मोबाईल टी व्ही मुळेच जास्त य प्रॉब्लेम चालू झालेलेय. याच कारणामुळे चाल एलर्जी
काही त काही लहान मुलं तर डायरेक्ट म्हणजे अक्षरशा डिप्रेश
डिप्रेशन मध्येे गे आणि बघा तुम्हाला तर आता कळत ते म्हणजे बघा आताचे छोटे छोटे मुलं आईवडलांना न माहिती असताना ते गेम वगैरे खेळतात. मग कुठे कुठे काही ते बळी पडतात. मोबाईल मधून पैसे कट होतात. हे अशे कुठले कुठले काय काय उद्योग करतात?
ते तर हाव मागच्या महिन्यात नावे गेलेली होती. जय माझ माझ किती? तिची नव्हती वेक्ती तर तो मुलगा इथं युएस ला जॉबला आहे. त्या अं अमेरिकेत होता ना? त्याला किती डॉलर्स? सफेद मीट होत. काय गेल हो अस फ्रॉड काय तरी एक कॉल होता आणि त्याला ते पोलीस अं म्हणजे ट्रॅक करत होते आता देवालाच माहिती त्याचे डायरेक्ट त्यांनी अं अ जेलमध्येध्ये बंद केले सा बसून त्याला खुपत काय रे? त्या ब्रेड देता म्हणे खायला. ज्या शे फक्त सगळ काय सोशल वर्क तर यामुळे होतात.
बघा बरं म्हणजे करायला गेलं काय आणि झालं काय. सोप्या गोष्टी नसतात नाही असं किती अवघड काम आहे. हो. अवघड आहे पण. पण मला तर असंच वाटत जेव्हा जेवढं मुलांना मोबाईल टीव्ही पासून लांब ठेवलं ना तेव्हा त्यांना काही गोष्टींचे संस्कार लागतील, वळण लागेल शिस्त लागेल. किंवा माणसांमध्ये जगायचं कळेल, कुटुंब काय ते कळेल. नाही तर बहुतेक मुलांना कुटुंब सुद्धा माहिती नाही. आजी आज थोडा, नातेवाईक हे ते ते फक्त टीव्हीमध्येच हं
ती संबंध सुद्धा नीट सांग
नाही सांगता येत त्यांना माहितच नाही. ते फक्त मुलगा मुलं बाळ रडायला लागले का, आई वडील काय करताात फोन लावून देतात कार्टून लावून काही लावून देतात त्याच्यात बघत बस. मुलांकाडे देऊन देतात, मग मुलं बघत बसतात.
आता तर ही आपल्या एज मधली मी तर म्हणते आताची शेवटची अशी पिढी आहे कि ती तिस तिसऱ्या पिढीपर्यंत तरी आप आपण तिसऱ्यापर्यंत तरी ओळखतोच तिथं पर्यंत ओळखतो किंवा खूपच येणं जाणं असेल तरच ओळख तो
हम्म. आता इथून पुढे काहीच खर नाही. कोणी कोणाला ओळखही देणार नाही. कोणी कुठे कोणाला उभही करणार नाही. कोणी
माणसंच बघायला मिळत जवळचे काही असतात ते आपल्याला भेटून सुद्धा आलं नोळखी सारखं हे करतात म्हणजे एकदम टाळ टाळ करणं म्हणजे ते नाही का तर काहीकडे पैशांच हे त्यांना जरा गर्व असतो. अशामुळे पण ना ते संबंध तुटताय आता.
स्वार्थी दुनिया झालीय खुप. स्वार्थी झाले लोक. स्वतःकडे बघता थोडीफार पण कोणाला मदत करत नाही, काही नाही.
मदत करणे ही गोष्ट आहे तर खूर दूरची आता हे करायचं म्हणजे समजा आता तुमचाही तोच व्यवसाय, तुमचाही तोच व्यवसाय माझा य तो व्यवसाय. पण तुम्ही व तुम्ही वेगळी. िक व्यवसाय करते. मी वेगळ्या ठिकाणी करते ना तरी सुद्धा म्हणजे एकमेकाला काही सपोर्ट करणार नाही. असं खूप म्हणजे चुकीचे हा नको पुढे जायला नको. कोणी अस.
नाही न मग असं नाही का मग आपण पण करा ते पण कर. ज्या त्याचे कष्ट आहे जो तो करतोय कशा. कोणाला मागे खेचायचं.
मग मदत करणे ह गोष्टच वरे
नाई नाई नाई अजीबात नाई थोड्या दिवसात तर खूप वाईट परिस्थिती होणार. अजूनच. आताच एवढी त आपल्या मुलांच्या काळात काय होईल काही सांगता येत नाही.
त्यांना त येवू द्या. एवढं सगळं कॉम्पिटिशन होत काय?
एवढी स्पर्धा, एवढी स्पर्धा आहे काय ते मुल- मुलं दम धरणार आहे. काय टी व्ही अन मोबाईल बघून थोडच स्पर्धेत उतरणार आहे पोरं.
हम्म. ज्या आईवडिलांचे चांगले संस्कार आहे ज्यांनी चांगली शिस्त लावली, ज्यांनी जास्त मोबाईल टी व्ही पासून लांब ठेवलं तेच मुल काही तरी आयुष्यात करतील अन ते संसार कर लग्नं करन नाही त काही खरं नाही आ
तुमच्याशी बोलून.
हा हम्म मग तुम्ही करता का आता ठीक आहे ठीक.